हॅलो
कायं करूरायल्यां
कांहीं नाहीं
हा यां मंग
हह अ्रग सलागला हे आमचं राहिलं बा इथं मठ बांधायच
हा का तंबाटला तंबाटे लागले ग
हा तंबट लागली ना त्याला तर
हां काू
हा तर म्हट लागलेय मग त्याचे मळ जड जात ना ती नंतर बांधाला
हांउव मंग त्यां फाट्यां पनले मोडतं असंण
हा मंग फाट्यां मोडतेयां वर करायंचे म्हणलं की तंमांटे लागेल रहातांत जड होतं ते वजन
हां का
पय बई टंबाट्याच काम
खाली वाक वर होय खाली वाक वर होय
खाली वाक वर व्हयच हुन जात अन परत त्याच्यात किती का ल अबदा लागत गेलं प फाटी मोडू सगळी
हा तिथ वचका करू राहती तू ओढलं तर लगेच टुकडा पडत त्याचा
हा ना मोठी फाटी मोडी हो तंबाट्याचीच
हा ना अहो मी पण अता किती वेळचे आदर कि वेचू राहिले ना खाली वाक वरवय खाली वाक वरवय
मग ते आ ते कॅरेट टाका लागतीस ना
हा आणि त्याच्यात कस आहे वल्ला हे मोगड्या आणिल आणि ती वाली आता आणखीन पायाला आणि अशे गोळे म्हणजे काढून गण पंधरा तीन वार नाही पंधरा वीस दिवस होईल काढून पण वापस नव्हत त्याच्यात
ह होका
मोगड्या आणला त्याच्या डबल
आता चल
हा आता चाललं पण तर लेट हे पडन त्यांनी क्लास वललाईन थोडंवर काळ पोटी
हा हा
तेच आदरकीचं
आद्रकीच चालू आहे काही कांदे भरले कांदे सडले
हाव हे कोणतं सोप नाही वो यक नीट येत नाही माल लगी ते माला च लई अवघड हून जातं हातात येवूस तर
हा
इकड म्हणजे घराजवळ का आता शेतात
हा घरात पशीचय ना शेतात इथ हम्म तंबटे बांधू रायलो हे तंबाटीच किती हो येड्या आणि लगे असत जीव येऊन जातो त्यांना
त्यांनाहीच बोर होतो म्हणजे भाव असला तर बर आहे नसला तर लगेशीन भाव उतरून
पाच लाख त्या आध किती खर्च आहे आ त्याला बेड पाडचे बेड पाडायचे चारू खत टाकत खत टाकाच खट्टाकलं नाळ्या पांगाच्या नाळ्या पांगल्या का परत त्याला हा हवार करा च हवार केलं खताच झालं हे झाल मातीमध्ये मंग अ मलचिंग पांगची मग झाड लावले परत त्याचे गळे भरायचे माती टाकला त्याच्यात लई वाराय ओ
हो वारचाय आज वारच सुटला ना
हा ना लयच वारगीच वाजू रायलो दावाजपण इन क्लिअर आणि ते जरच का हे पाहिजे ना वरच जास्त आहे
हा ना ते वार कस काय ग लई त वारतच आवाज येतो आता ते येव रायला का
नाही ना आ ते वाऱ्याचाच आवाजव रायल जास्त मला
मी ना आता खाली बसलेलंय, बरं का?
हा का.
हा, आता एका ठिकाणी बसूनच बोलू राहिले. ते वारच जास्त आहे ना.
त्या होतय ते, त्याचे म
हा, पोरी आल्यासन शाळेतून?